आता येतय ना....
हा आता येतो येतय....
सुट्टी का सुट्टी आहे काम चालू आहे प..... प ब पत्रे बसवतय त्या दिवशी काल नाही तुला फोटो.... फोटो टाकला होता तुला त्याच्यात...... काम चालू आहे आता पत्रे बसवायचंय....
एम ए शत एम ए श... एमआयडीसी चाललोय.
एमआयडीसीत काय जातो इकडे ये....
आ....
पत्र पाहिजे आपल्याला इकडे....
तिकडे येऊन काय करू भोपा रे भुपाय भोता बाय.
कुठला आहे ह्यो... काय नाव भाऊ याच काय नाव त्याच.... अय आ...
शिवांश.....
शिवांश...
ह मग.....
अई मोर, मोरये मोर, मोरये तो मोर.
मोर मोर. मोल हे मन मोल, झालं ये तुज काम आवरून.
नाही नाही पाऊस होऊन देव राहिला का भाऊ नीसता पाऊश येऊ राहिलात. पत्रे बाऊ एक पात्र वर घेतला का आला पाऊस. पात्रा वर घेतला का आला पाऊस, पा ते, सिमेंटची पत्रे.
हळू वा का नाही ते पाय
नाही नाही मध्ये पईप ठेवून चालते बा आमही त्याच्या दुणीही परलेखेत. त्या मधी मधी पैप आहे, पैपावर चालायच पात्र्याचा भरोसा कुठं चालतो.
तेच म्हणलं म.
अ दाबल्यावर म खालीच आम्ही.
हा म्हणून मग, पत्रे पाऊन
लोखंडी पत्र्यावर काय नाही वाटत रे.
पाईप वनदा.
आपला दोन बाय दोनचा पैपये.
एवढ्या एवढ्या पाईपा चालत्यात का?
त्याच्या नाळ्यामधी नाही राहात का मधी, वरतून सपोर्ट भेटतो ना पायाना.
चालतय चालतय, नीट उभे राहा नाही तर काय ये.
नीटच आहे भाऊ नीटच उभे आहे आम्ही. आयला, अवघड बरगेत. ते करत आहोत, तू काचा घरी दर्शन भाऊ.
आं.
याच्यावर पीस कसे करीत असन तो.
अ म माझे झाले. चालतय चल मला एमआयडीसी मधन फोन आलाय करतो फोन तुला.
ते झालं काम.
हा.
एवढ्यात तुझं होईन. दहा मिनटं बोलावं लागत ना.
नाही तसं काही नाही.
तसं नाही काही.
नाय नाय.
तीस फोन करायचे ना.
हा.
फोन उचलीत जा तुला दिवसभरात तीस फोन लावीतो मी आता.
हा.
चालतय ठेऊ का? भाऊ. ऐसा कुच नही.